हॅलो.
हाय कशी आहेस गं?
आं मी छान आहे गं तू कशी आहे?
मी पण छान आहे काय म्हणते झाली का तुझी तयारी पुढच्या महिन्यामध्ये राखीचा कार्यक्रम आहे ना राखीचां फंक्शन
अ राखीचा फंक्शन आहे गं पण म्हणजे मी जात वगैरे नाही कु ते आता राखीच काही प्लॅनिंग नाही आहे म्हणजे मला तसं भाऊ पण नाही आम्ही बहिणीच आहोत चार बहिणी आहोत आम्ही तर तेवढं काही म्हणजे मी कोणाला जे एकदम जोडून कोणाला अशी राखी वगैरे बांधत नाही माझे काकाचे वगैरे मुलं आहेत त्यांना बांधून घेते पण असं एकदम गेलंच पाहिजे बा बांधलंच पाहिजे बा असं काही आहे नाही.
अच्छा अच्छा मी पण कशे म्हणजे हर वर्षी मला पण म्हणजे काही सख्खा भाऊ नाही आहे पण मी माझ्या मावशीच्या मुलांना बांधते राखी छोटे छोटेच आहेत ते.
अच्छा अच्छा अच्छा मग जाणार जाणार आहे तू ह्यावेेळेस त्यांना रा
नाही ग, नुसतं म्हणजे कसं इतक्या दुरून नुसतं रक्षाबंधन साठी नाही जाऊ शकत ना? तर म्हणजे राखी वगैरे म आता यावेेळेस म्हणजे ऑनलाईनच पाठवावी लागेल असं वाटत आहे त्यांना.
हा तेच तर न ग म्हणजे इतक्यादुरून फक्त राखी बांधायला जा वगैरे असं परवडतच नाही आता. तिकडे गावाकडे असलो की बांधायला वगैरे चांगलं होते.
हो म्हणजे कस आम्ही फारसेे म्हणजे फंक्शन तर आता आपण सेलिब्रेट करत नाही. पण कसं रक्षाबंधन म्हटलं की म्हणजे फॅमिली वगैरे म्हणजे आता आहेत बा मावशीचे मुलं लहानपणापासून बांधते राखी. की त्यांना तर मग तस आम्ही कुठला फेस्टिवल वगैरे, तुम्ही कोणत फेस्टिवल सेलिब्रेट करतात तसं?
अ -तसं बघितलं तर आम्ही सगळेच फेस्टिवल सेलिब्रेट करतो पण असं खूप मोठ्याने नाही. परत जस दिवाळी, वगैरे दिवाळीला पण आपण करतोच ना आपण नाही म्हटलं तरी नवीन कपडे घेतो. अ -रांगोळ्या घेतो, रांगोळ्या काढतो, दिवा दिवे वगैरे लावतो.
सगळ्यांमध्ये अ फटाके छोटे छोटे म्हणजे सगळे म्हणजे कस मिळून राहतात ना आणि आपण सोबत मिळून मस्त मस्त मजा करतो, फटाके फोडतो, नवीन कपडे घेतो रांगोळ्या काढणे मस्त वेगवेगळे पदार्थ बनवणे त्याच्यामध्ये म्हणजे कसं म्हणजे मजा ही येत
सेलिब्रेशन पण पाहिजे ना, नाही का? रोजच्या दिनचर्याने म्हणजे हे होऊन जाते त्याच्यामुळे नाही का?
हा, तेच फेस्टिवल आणि सुट्ट्या पण असतात मग काय करायचं त्याच्यापेक्षा मग थोडं बहोत एन्जॉयमेंट पण होऊन जाते आणि चांगलं वाट ते घर म्हणजे असं फंक्शन वगैरे काही असलं की हा ते सफाई पण सफाई पण होऊन जाते घराची.
काही होऊन जाते आम्ही पण माहितेका सगळं म्हणजे दिवाळीच्या टाईमला एक महिन्यापासून, एक महिना पहिल्यापासूनच लागायचं सगळं म्हणजे आमच्या घर माझी मम्मी, माझी बहीण वगैरे नाही का? सगळं आम्ही सगळं क्लीन करून घ्यायचो दिवाळीच्या आधी सगळीच कामं आणि मग वरून सगळ चिवडा, हे ते बनवायचं. तसं माझी मम्माच खूप म्हणजे बनवायची म्हणा तिलाच खूप म्हणजे असं बनवायचं आवड. ते तर जास्त करून आम्ही काही सहभागी म्हणजे तेवढं काही सहभागी नाही व्हायचो तीच बनवायची. थोडी खूप मजा म्हणजे थोडी बहुत मदत करून घ्यायच आम्ही पण बनवायचं काम तीच करायची.
आ -तसंच राहते ग, लग्नाची आधी म्हणजे कस आपली आई करून घेते, आपल्याला तेवढं काही सांगत नाही पण मग लग्न झाल्यानंतर आपल्यालाच सगळं करावं लाग ते ना असंय, हा, आता सगळं काही आम्हालाच म्हणजे करावं लागते.
अच्छा अच्छा.
हा
आणि म्हणजे कसं म मला आधी लहानपणीन होळी पण खूप आवडायची म्हणजे कसं रंग वगैरे खेळायला पाणी वगैरे आम्ही खूप एन्जॉय करायचो लहान होतं तर मस्त. सँ्ग्स वगैरे डी जे वगैरे लावायचो, मस्त रंग खेळायचो. आणि मस्त डान्स कराय तर खूप मजा यायची तेव्हा.
हा तेच सण असे छोटे छोटे म्हणजे, सगळे सण आपण असे छोटे छोटे काहीतरी करून सेलिब्रेट.
हो हो तेच या व्यतिरिक्त म्हणजे असे राहत्यात. छोटे छोटे आता आधी, म्हणजे कसं छोटे होते तेव्हा जास्तं. ते एन्जॉयमेंट राहते, सणाला नाही का. पोडा पण राहायचा तर आम्ही. एकदम लहानपणी म तर नंदी बैल घेऊन जायचो. चॉकलेट पैसे वगैरे मिळायचे मस्त मजा यायची.
हा तेच तर पोहड्याला आणि, अजून कसं आमच्याकडे. तेे नागपंचमी असतील ना, नागपंचमी पण म्हणजे थोडी सेलिब्रेट. केली जाते म्हणजे, आमच्या घरी आहे थोडं नागपंचमीचं नाही का. हा ते पण केलं जाते.
आम्ही म्हणजे घरी काही असं, फंक्शन म्हणजे हेच नॉर्मल असले की. थोडं बहुत करायचं नाही का, बाकी काही तर करायचं नाही पण असं. माझ्या घरी कसं म्हणजे आम माझे आजी आजोबा आहेत नाही का तर, आम्हाला कसं आधीपासूनच म्हणजे. त्यांची पुण्यतिथी वगैरे करत असतात. आमच्या घरी तर आम्ही तेच म्हणजे, करतो कार्यक्रम त्यांचा नाही का, जेवण वगैरे राहते घरी. सगळे म्हणजे गावातली लोकं जेवण नाला वगैरे येतात तर म्हणजे नेहमीच. करतात आमच्या घरी पुण्यतिथीचा कार्यक्रम नाही.
हा आम्ही पण करत असतो गं, म्हणजे माझे सासरे वारले आहेत. ना तर आम्ही पण त्यांचा प्रोग्राम करत असतो, आता नेस्ट. मत आहे त्यांचाच प्रोग्राम त्यांच्यासाठीच म्हणून, आम्ही आता गावी पण जाणार आहोत. नेस्ट मंधला आपल्या गावाकडे आहेना गं तशी. प पद्धत म्हणजे पुण्यतिथी वगैरे करायची नाही का.
हो हो तेच म्हणजे त्याच्यानुसार म्हणजे, कसं दान पण देणं होते म्हणजे जेवणाचं नाही का. पाहिजे काहीतरी वर्षातून नाही का, आपल्या घरी आता फारसे दुसरे. त कार्यक्रमास होतंच नाही. तशी कार्यक्रम माझ्या घरी होतंच राहतात म्हणा म्हणजे कसं. आता माझे ताय वगैरेचे लग्न झाले. त्या लग्नानंतर मग हे ते सगाई म्हना. किंवा मग हे ते कार्यक्रम नाही का, छोटे छोटे सगळे होतंच राहतात मगं. अ ते त्यांना बाळ आहे दोघींना, तर त्यांच कार्यक्रम. झालं सातव्या महिन्याचं मग नाव ठेवायचं, एक एक एक एक कार्यक्रम येवूनचं राहतात.
अच्छा चांगलंय ना गं, मग एन्जॉय पण.
हा एन्जॉय खूप होते म्हणजे कसं, आम्ही सगळेजण मिळलो. की मगं सगळे मिळले की, थोडं म्हणजे छान वाटतेच ना ना पावणे हा ते सगळ्यांची भेट. तो होऊन जाते मगं, आपण सगळे मिळून काम करतो हे ते सगळं तर. छान वाटते.
हा आणि म्हणजे कसं आम्ही, कार्यक्रम पण करतो ना पुण्यातिथ तिचं तसं बाहेरचं कोणी आम्ही, जेवण बनवायला नाही ठेवत माझी मम्माच सगळं. तिकडं जेवण वगैरे बनवते. आम्ही मस्त सगळे मिळून म्हणजे, हेल्प करतो काम वगैरे स्वयंपाक वगैरे आम्ही सगळे. मिळून बहिणी बहिणी किंवा मग, आमचे कझन्स वगैरे पण आहेत जवळ जवळ नाही का. आणि रिलेटिव्हज काकू हे ते येत. तात मग आम्हीच करतो घरच्या घरी छान वाटते म्हणजे तेवळक म्हणजे मजा येते.
वाव छान आहे की म्हणजे कसं छान वाटत असेल मग तूमिस करता तर मग. तुझ मम्मीला एवढ्या सगळ्याचां स्वंपाक वगैर करता येतो का गं?
तिला सवय आहे, म्हणजे कसं ती म्हणजे आधीपासूनच तिला म्हणजे एवढ्या लोकांचा स्वयपाक वगैरे ती छान करते म्हणजे माझी आजी आहे ना म्हणजे माझ्या आईची आई. तर तिला सुद्धा म्हणजे ती अशी करायची, तर ते थोडी म्हणजे त्या आईवर वगैरे गेली आहे ना, तर तिला पण म्हणजे असं जेवणाचं वगैरे छान बनवते.
चांगल आहे ना तुझी मम्मी टॅलेंटेड आहे म्हणाव मग.
हो हो कधी कधी म्हणजे अ म्हणजे आमचे रिलेटिव्हज मध्ये पण राहतात नाही का काकू वगैरे तर मग मम्मीला भाजी वगैरे बनवून मागतात ते, कारण ती म्हणजे तिला सवय आहे ना तिला बनवता येते तर सर्वांना आवडते सुद्धा तिची भाजी.
अच्छा अच्छा छान आहे ना वो, म्हणजे काही टेन्शनच नाही तुम्हाला फंक्शन वगैरे असलं की.
हो पण म्हणजे कस कधी कधी मग खूप काम होऊन जातात ना आणि मग असं फंशन लं ते एनजॉयमेंट नाही करायला भेटत. मग कधी कधी हे आहे पण कसं असं छोट्या छोटे असलं की मग आम्ही घरीच करतो पुण्यतिथीच वगैरे नाही का.
अच्छा अच्छा.
हां. असं आहे.
हा. अजून मग तुझ्या बहिणीचे वगैरे लग्न झा- झाले आहेत तर मग त्यांच्या लग्नात वगैरे पण खूप मजा केली असणार तुम्ही?
हो खूप मजा यायची, लग्नात तर खूपच मजा आली म्हणजे कसं माझी एका ताईचं लग्न तर घरूनच केलं ना आम्ही तर मस्त म्हणजे घरच्या घरून म्हणजे सगळं मॅनेज झालं छान मजा आली तेव्हा.
अच्छा अच्छा, बढिया आहे की जागा वगैरे आहे तिकडे मग अशी घरूनच.
हो जागा वगैरे भरपूर आहे, म्हणजे कसं शेतात घर आहे ना ती जागा शेताची जागा तशीच राहते उन्हाळ्यामध्ये नाही का, उन्हाळ्यामध्ये काही लावत नाही ना. तर ती पूर्ण जागा म्हणजे आम्ही खूप मोठी जागा होती तरी पण‌. तर छान झालं घरून ल
हा का बडिया आहे ना.
हो सगळे मिळून म्हणजे पाहुणे वगैरे येतात. तर मस्त एन्जॉयमेंटच होऊन जाते.
हो तेच तर आणि आपल्या मुलींच तर म्हणजे खूप हे असते अजून म्हणजे आपलं वेगळेच असते आपण वेगळेच माहोलमध्ये जातो, मटक म्याश ना चण्या वगैरे अजून हा कपडे घ्या, मेकअप सामान घ्या, ज्वेलरी घ्या, खूप काही असते आपल्या मुलींचं.
त म्हणजे नागपूरला गेलो होलो, सगळ लग्नाची शॉपिंग वगैरे नागपूर वूनच केली आम्ही.
अच्छा अच्छा, हा तिथ पन छान शॉप्स आहेत, आम्ही पण म्हणजे माझे लग्नाचे शॉपिंग तिथून गांधी भाग वरूनच केलीये.
हा तिकडे चांगलं आहे म्हण प्राईसमध्ये चांगल्या वगैरे नाही का चांगले कपडे मिळतात हा. चालेल.
ह -बरोबरय.
असं आहे, गाडी करून जायचो आम्ही सगळी फॅमिली सगळे एन्जॉयमेंट तसंच राहत. ते सगळी फॅमिली जायच मस्त मिळून शॉपिंग करायची हे ते सगळी. त आम्ही कसे लग्न म्हंटलं की की नाही का महिना दोन महिन्यापासून लग्नाची कामे चालूच होतात पेंटिंग म्हणा, कार्ड हे, ते सर्व नाही का?
हा, ते तर आहेच. मला लग्न कसं म्हणजे राहते एक दिवसाचं पण त्याचे काम त दोन तीन महिन्या आधीपासून सुरु करावं लागत.
पण आ नाही का, लग्नाच्या दिवशीपर्यंत काम संपतच नाही.
हा, ते तर आहेच.
असं आहे.
हो
सगळी कामे करावी लागतात, आणखी काय म्हणते म्हणजे फेस्ट फेस्टिवल् वगैरे म्हणजे आणखी तुला कोणता फेस्टिवल आवडतो?
अ- मला तसं पाहिलं तर मला अ दिवाळी आवडते कारण कसं म्हणजे अ घरच्या लोकांना म्हणजे माझ्या हजबंडला वगैरे पण तेव्हा सुट्टी असते आणि मग अ -छान एन्जॉय करता यतय म्हणजे अ अ -नवीन कपडे वगैरे भेटतात, अजून नवीन नवीन खाद्यपदार्थ आपण बनवत असतो. तो आणि माझा छोटा मुलगा आहे तर, त्याला पण म्हणजे मजा येते नवीन कपडे मिळत त -तर आणि अजून नवीन खाऊ खाऊ खायला मिळते तर त्यामुळे मला आवडतो दिवाळी.
नाय तुझा
तुला कोणता आवडत सण?
मला पण, म्हणजे आता लहानपणी त मला होळी वगैरे आवडायची खूप मजा करायचं नाही का?
अच, अच्छा, अच्छा हा ते पण छान आहे होळी पण छान आहे. हा, मग आता दिवाळी अस दिवाळीला वगैरे घरी जाणार आहे का तू आता? त दिवाळी
अ -दिवाळीला आता बघू म्हणजे इकडे सुट त मला थोड्या कमीच असतात ग ऑफिसला दिवाळीला नाही का अशा जास्त सुट्ट्या काही मिळत नाही.
अच्छा अच्छा.
ते आता
ह -ह -हा हा बरोबर आहे ना. हा -ओ -अजून मग तुझी मम्मी वगैरे नाही आली का ग इकडे कधी तू इकडे?
नाही मुंबईला ती याय आता येईल म्हणत होती पण आता तेच कस घरी पण मॅनेज कराव लागते ना? पप्पा वगैरे म्हणजे शॉप वगैरे आहेत. त्याच्यामुळे नाही का आणि तब्येत पन थोडी मधमध्ये माझ्या पप्पांची ठीक बरी नव्हती. त्याच्यामुळे मग आणि दोघांना येण कसं म्हणजे दुकान बंद करावी लागते एवढ दिवस जात ना अजून पर्यंत ती आलेली नही आता बघू कशी केव्हा येते तर.
हा म आमच्या पण घरच तसच मी या या म्हणते पण कोणी येत नाही म्हणजे आता माझे नेक्स्ट पण माझ्या मुलाच बर्थडे आहे तर मी म्हटल या. सगळे येऊन जा दोघे पण जण हा तेच. त हो नाही हो नाही सुरू आहे आता बघू काय म्हणतात तर
हा.
ते म्हणजे कोणी पण झाला आता, खूप दूर आहे खूप मोठा प्रवास. काय हम्म.
पण कसं एकदा आलं की म्हणजे, फिरून पण होऊन जाते.
हा तेच म्हणजे, एकदा बघायचं बा मग तर. पुन्हा पुन्हा कोणाकडे इथे लांब तर जाणं होतंच.
हा मंग जवळ असलं की, काय कार्यक्रमाला वगैरे येत. तो आपण येऊ.
हा भेटी वगैरे होत असतात. पण इतक्या लांब राहत तर म्हणजे नाहीच होत वर्ष. त्यांतून एक कव एक दोन भेटी होऊन जातात फक्तं.
हो बरोबर आहे तुझं, चल मग बोलूया.
हा तेच. बर बर चालेल ना ठीक आहे, कर तुझे काम कर तू बाय.
बर बर बाय.